बोला घेऊ काय करलाय
काय नाही हाय घरीच आहे
घरीच हाय
होय
हम्म काय काम चालूय
काय काम का हॉटेल आहे
हम्म
हॉटेल चालत आहे संध्याका असते एक टाइम
हम्म संध्याकाळचे हॉटेल म्हणजे ढाबाटापेक हाय काय
म्हणजे हॉटेलच आहे पण सकाळी कस्टमर कोण असतं म्हण सकाळी ओपन करत नाही
हा हा हा
संडे एक टाइम म चालू असते
हम्म कुठले कुठले पदार्थ बनवतत
ती लाईन आपली धाब्या आहे सोडा सगळी पण आपण सांले म्हच थले आपले कोणी
हां
लाईन आमची धाब्याची सगळ पण आमचं कसं धाबं टाईम नाही हॉटेल असं प्र
सगळं अनलिमिटेड
अनलिमड आहे
अलिमिटेड
होय
व्हेज मध्ये काय काय असत इकय
व मध्ये काय काजू पनीर काजू मसाला पनीर मसाला.
हम्म.
पनीर मखनवाला काजू मालवणी.
हम्म हम् हम्.
पर स्पेशल आणि आहे दैवत हॉटेलचं नाव आहे दैवत स्पेशल म्हण मिक्स वेज योग
असा आहे.
नि नॉनवेहेज.
नॉनवे्ज मध्ये काही चिकन मध्ये मटन मध्ये चिकन मसाला चिकन फ्राय मालवणी. चिकन स्पशल खर्ड कोल्हापुरी.
हच बरोबरल पण
हम. आणि बाहेरच ऑर्डर देऊन घेतात का काय.
कसले.
बाहेरची म्हणजे असं म्हणजे पार्टी आली कुठली तर असं.
म्हणजे अस क्वांटिटी म्हणजे माणसाला चालते काय अडचणी आपला.
हा हा तसच घे.
चालते पण आपल्या कसं गाडीच्या पण सोयया पाठीे मग.
हां.
काही तर म्हणजे छोट मोठे फंक्शन ज असले बर्थडे असलं काय असला त सेलिब्रेशन. घेतोम्ही पन्नास लोक ऐंशी लोक पननास लोक.
हम्म म्हणजे हॉटेल प्लस गार्डन दोन्ही पण हा हा
गार्डन ला कस असते बड्डे असेल ना. तर बर्डेची पार्ट दे करते आे गार्डन ला. त्याला जागेला भाड नाही जागेला भाडं नाही काय नाही फक्त ताटाचा पैसे द्यायचं फक्त. आणि डेकोरेशन तुमचं होय.
म्हणजे डेकोरेशन आम्ही करणार आणि जेवणाचं काय असेल ते तुम्हाला.
जेवण ताटर फक्त पैसे वयच. काय होईल ते क्वांटिटीम्हाला सांगायची फक् किती लोकांना करायचं.
हा.
सगळं तुम्हाला घऊन हॉटेल टाईम मिळणार. हो जागेला भडणे काय नाही.
हम.
बाहेर केेला तुम्हा हॉल लागे हॉल तर वाढा जाणार. प्लस जेवण तरी केलं कॅटरिंग टाईप जेवण. न ते आपलंस हॉटेल नाही बनवात.
अ हॉटेल टाईप म्हणजे तुमचं त्यावेळी समजा आता बर््डे पार्टी हा. ते बप्पे सिस्टीम मिळणार काय म्हणजे अस
नाही टेबल डयनंग लावून डानिंगची.
ह ह.
ते पलत बस ना.
तसं बाहेर नाही नाही कुठे कुठल्या हॉटेलला देणे.
नाही तसं नाही म्हणून. म्हणजे बर््डे पार्टीवर ना गार्डनला कि बाहेर सहा टेबल लावणार. तिथे पंचमाणस असतात आतमध्येध्ये हॉटे च्या आतमध्ये अ पाच टेबल लाव ना.
हम्म!
एक वीस वार्ष म्हणजे अट टाइम चाळीस पन्नास लोक बसतात जेवा्हाला.
हम् हम!
तुमचे किती साठ सत्तराऐंशी ज लोक असले दोन प दोन पंक्तीमध्येध्ये म्हणजे, आवरतंय.
दोन्हीमध्ये आवरतंय.
हो दोन वेळा उठले की माणस एका टाइम चाही बसली दोन टाइम मला ऐंशी बसतात.
होय.
दोन पंगत्या झाल्या म्हटलं की आवरलं म्हणायचं. चाळीस‌ ऐंशी लोकांचे जेवण पूर्ण पडतय.
हा हा हा.
हम्! चांगलं कि मगं.
परवडते दोकान प पररवडते म्ह पार्टी करणाला प परवडते सपेक्ष पूर्ण कस,
हम्म!
आणि जे जे पाहुणे म्हणा मित्र मंसे घ येणार त्यांना कसं, भारी वाटणार ते, तुमी हॉलला केला कीड्रिंग मध्ये कस पंगतीत ब सून जेवायचं प्लस त्यामध्ये, अ कॅटरिंग टाइम सगळं टि सगळे कॅटरिंग जनल त्याला. आपल्या हॉटेलमध्ये केल्या कारणं कसं, टेबल बसून चा एका टेबलचा उघे बसायचचा त्या जे्हा बसून पण टा तुमला रेडी करून देणार आम्ही,
हम् हम्म हम्.
प्लेट मध्ये सगळं व्यवस्थित सगळं.
हम्म, आणि समजा आता ह त्यावेळी आता समजा बर्डे पार्टी आहे आणि काही लोक व्हेज असले आणि काही लोक नॉन व्हेज असले त्यावेळी तुम्ही
चालते काय अडचण नाही किती व्हेज प तुम्हाला सांगयं फक्त नॉन व्हेज किती सांगायच फक्त. म्हणजे व्हेजचे तुमचे कितीजन आहेत नॉन व्हेज कितीजन आहेत. एक अंदाजे कसं प्लस मायनस होते.
हम्म!
आमचे कोण रिलेटिव्ह आहेत ते. घातले ते नॉनव्हेज खात ते व्हेजिट खाणार.
होय.
तिथे फिक्स असत्यात.
होय, होय.
आणि जे नॉनव्हेजवाले आहेत ते व्हेज ला कन्व्हर्ट होणार ते थोडेफार असतात.
हा.
म्हणजे कसं त्यांच काय तर वार वारवर डिपेंड असतते की आज ह्यव वार आहे मी आज खत नाही.
हा.
कायम खातोय खरं आज खात नाही. अशी जे ती थोडीफार प्लस मने होत राहणार. कायतरी उपासला कोणता दिवस पळते कोणता तरी काय, एखादा माणूस तो व्हेजचा नॉन व्हेजचा ना नॉन व्हेजचा वेहेज ना असं होते.
हम् हम् हम्.
असं होऊ शकत. तेवढं काय नाही अडचण ते काय अडचण नाही सोडा.
आणि ते डेकोेशनच म्हणजे तिथं आत काय कराय लागते डेकोरेशन म्हणजे,
आ तुम्हाला बथडे पार्टी करायची आहे. गार्डन बॅक साईड ला तुम्हाला त्या डेरेशन पाहिजे ना. आता बोलून स वगैरे थोडं लाईट. एलईडी लाईट वगैरे असं.
हं हं हं
त्याच व लाव लहान मुला अस लहान मुला असं तर टॅचेर लावं लागते
हम्
मग त्यासाठी स्टेज कण असलं चालतं कि एवढं स्टेज एवढ जर नाही
हम्म
पण बग डेकोरेशन पाहिजे तुम्हाला डेकोरे नको ंत्र मध्ये भाव वेगळा
हम्म
तुम एवढे सतराऐंशी लोक बरून फंक्शन करणारशला कार्यकम करणारशिला तुम्हाला डेकोरेशन हे लागणारच शक्यत मोठले कं लहान मुलांचं ब पहिला पटे मोटंग स
हम्म
त्यावेला त्यांना ते डेकोरेशन जास्त पाहणे बोलवायचे बलाये
हम्म
अस असतते
हम हम आणि अजून एक विचारायचं होतं ते चिकन खरडा आणि चिकन म्हणजे रेग्युलर ह ते खरडा म्हणजे खरडा पूर्ण घालतात काय दुसरं काय अस
नाही कराडा मा का स्वस्त म त्यामध्ये हिरवी मिरची येणार आपण जसं घराचे खराडा बनवा जे आपणतो वापरतो त्यात
हा हा
हिरवी मिरची लसूण वगैरे स तेलामध्ये फ्राय करून मिक्सरलाी पेस्ट करून घेते
हा
मिक्सरला पेट करून ते ग्रेवी मध्ये मिक्स करते त्याला म तेला कल ग्रीन टप पेत मग
हम्म हम् हम्
आणि थोडं त्यामध्ये मग रेड का ते ग्रीन चिली व घालून बनवत त्याला
हम्म हम्म
हो ग्रीन ममध्येे ना पण ते कारराण
ग्रीन मध्ये ना काय म्हणजे असं ते टेस्ट खरडायची लागते काय
नाही थोडा फ्लेवर खरड जास्त एकदम खराड्या खरा वाटत नाही तुम्हाला
हम्म
लेबर बघा खरेयच येतो पण ते खायला भार लागतय
हा हा हा
म्हणजे आपण रेग्युलर चिकनपेक्षा काय वेगळ टेट कराय म्हलं तर खडा जरा वेगळं का कररते आणि खायला खरच भारी वाटते
हा हा
म्हणजे लोकांना वाटतना बघ ऐकताना का वाटतं खरड म्हणजे एकदम असं मिरच्या घलून टिकट कोून असं वाटत एकदम खरडा पण स जरा प्रोत्सहन खातोय
होय जराच खते
हा आणि ते पूर्ण चिकन त्यात आला तर मग कसं खायचं ह प्रश्न पडतोय तसं नाही त्याला फक्त फ्लेवर खराडयच येतोय फक्त खायला भार लागत
हम् हम
एकदा मला हाय ते कडव येत नाही काय नाही.
हम्म
पण चांगलं लागत ते आपल्या रेग्युल चिकन मसाला चिकन फ्राय जे आपण खातोय ते टेस्ट केलेल भारी आहे आ
हो आणि ते बटर चिकन म्हणजे?
गोड मध्ये येत
अ ते कसं म्हणजे साखर घालून गोड करतात काय दुसरं काय आणि
नाही त्यामुळे बाकीच असतय क्रीम खवा बटर
ती क्रीम तेन घालायला लागतय नव्ह त्यात
हो ते घालाय लागतच की.
हा हा ते माझा एक मित्र आहे तो कुठं पण गेला की ती बटर चिकनच घेतय नाही.
हम्म... असं आहे काय? अच्छा! तुम्ही काय करताय?
मी जॉब करतोय बघा. निसत इथे एमआयडीसी आहे. पार्वती एमआयडीसी तिथं मी जॉब करतोय.
अच्छा!
मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हे म्हणजे हेवी मशिनिंग डिव्हिजनच आहे आमच्या इथं.
हा हा
त्यामध्ये मोठे मोठे पार्टस असत्यात त्याच मशनिंग होतय
हा हा
म्हणजे पार्टचे जे कास्टिंग आहे ते पूर्ण दुसऱ्या कंपनीत बनवून येतय आम्हा ठीक आहे
बरं पांढरी तून
हा पॉडरी तून
तुम्ही फक्त फिनिशिंग करताय
हा आमच्या इथ मशनींग होतय सगळं?
म्हणजे कुठलं?
हा सीएमसी हाय वीएमसी हाय. विटीएल हाय फरमेट हाय
अच्छा!
असे वेगवेगळे मशीन आहेत म्हणजे पूर्ण मोठे आहेत म्हणजे एवढी हेवी आहेत की त्यात हा म्हणजे असं कन्व्हेअर लावून क्रेनच. असे पार्ट्स आहेत भरपूर
हा हो ते लोड देते सोडाते काय विषय नाही लोडच
हम्म
कुठले पार्टस कसे पडले आहेत गाडीचे आहे कसे आहे
गाडीचे नाही आपले जहाजाचे आहेत परत इंजिनचे पार्ट आहेत. मोठ्या मोठ्या इंजिनचे, परत गव्हर्मेंटचे पण पार्ट आहेत, रेल्वेचे पार्ट आहेत.
हां बरं
परत रेल्वे इंजिन इंजिन असतय बघा ते त्यातलं बाहेरच सिलेंडर तेन सगळ असतय.
होय ना बरं आहे चांगलंय आहे मग
हम्म माझं तिथं रोल डिझाईन डेव्हलपमेंट आहे.
हा हा
तिथे मी काम करतोय.
पार्वतीला काय?
हम्म पार्वतीला.
तुम्ही इचलकरंजीचा आहे म्हणायचं आमचं हॉटेल इकडं कबनूर रोडला आहे
हम्म- हम्म- हम्म हा- हा -हा. चालंतय येऊन जातो म तुमच्या इ त्या हॉटेलला जरा एकदा टेस्ट घेऊन हम्म टेस्ट घ्यायला याला लागणारच हो हम्म
काय व्हय आणि इंस्टाला आयडी पण आहे हॉटेलच
हा हा
हॉटेल दैवत म्हणून आहे
हा हा
बाय कबनूर कोल्हापूर रोडलंच कबनूर मधन एक किलोमीटर अंतर हाय बरोबर
हा -हा- हा
ते
चालतय -चालतय येतो की
बाकी आणि काय चाललंय?
काय नाही आत्ता आलो कंपनीतन
दुपारी जेवायला का सुट्टी झाली?
नाही -नाही दुपारी जेवलोय तिथं जरा लवकर सुट्टी करून आली हो
किती- किती टाइमिंग असतय कामाच
ते नऊ ते साडेपाच असतय
नऊ ते साडे पाच काय?
हम्म
जवळ की लांब आहे घरापासून
घरापासून दहा किलोमीटर अंतर असेल दहा किलोमीटर होतय दहा ते बारा किलोमीटर
बर तुम इचछ म्हणजे गावातसरीमध्येध्ये का मन
नाही -नाही बाहेर आहे इकडं
बाहेर आहे का अच्छा
हा
तिकडे मता पहिला इंडटरी भरपूर होत पार्वतीला आता कमी आल पार - टेक्स्टाईल पार्क जास्त हुते तिकडे
होय
जरा प्रमाण कमी आलं पाहिला
पहिल्यापेक्षा कमी आल्या तर मग कंपनीत जास्त हे झालंत टेक्स्टाईल कमी आलेय आता
टेक्सटाइल कमी आल पार्वतीमधल
होय
आता सगळे गेले आवडे पार्कला
हम्म